हॅलो! हा बोला.
मी तीन गाव बघितलो ना! तु म्हणाल्यास ते, आणि मटकी जरा पण नाही.
ती मटकीची डाळ ती, डाळ छान लागते.
आणि मला ती ही एक डाळ आवडते बघ ती मोठी मोठी वाट ही डाळ असत्या बघ, त्याला काय म्हणतात, वरणास आहे आपला. त्याची ढाळ असती या वाढ मो थेरम'सगळ्या डाळीत मोठलं असत्यात.
विकत मिळत्याया काय?
मिळत्या पण लय दिवस झालं मला मिळालीच नाही. दुकानात ठेवायचं बंद केला आवडतो हा मी लहान असताना मग खाल्लेलं. हाम बघ हा पावट्याची डाळ तुम्ही पावट म्हणताय. हा ते एक मिळालंच नाही किती दिवस मला आवडतय मी लहानपणी. खात होतो.
हा हा उसळ हा आणि ना पावट्यात हाय ना कांदा घालून छान होतय नाय?
होय आमट छान होतीया होय कांदाच घालतोय आम्ही.
कांदा भाजून घे कांदा घालून जरा कळ कुट घालून छान होतय.
हा बग तसंच करोतया आणि बग आणि जास्त आमटी घालतीया जास्त अंगापुरती आमटी.
हा तेवढेच आम्ही तसच करतोय हम आमच्यात माणस बघ. खर मी करतानाच थोडीअस अंगा बरोबर तेवढच तिखट मीठ मापात घालून जरा ती तिखट जास्त करतोय जरा तिखट असलं की चपाती बरोबर तेन छान वाटतय नाय चपाती भात
तो भाकरी खात नाही संध्याकाळी? त्यामुळेच नेवैद्याला भातच चाराय लागतोय. तर
हा हा हा हिरव जेवढं असतय ना आपलं रानातलं तेवढं सगळं जरा चरचरीत केलं?
चांगल होय होय वांग तेन जरा दोडका तेन असं चरचरीत करा कि.
किती छान होते आणि कडधान्य ह्या असं काही असतय नाही वाळलं आपलं ते जर सपक केलं तर चालते असं असत. हं
आता हो उद्या आमचा? मावस? भाऊ येणार आहे आता उद्या वांगी दोडका? का गवारी घेऊन येतोय बघा तिकड माळव येत नाही आमचे?
मज तु मालो आहे बण?
म्हणतो?
हा हा तिकड फ्लाॉवर तर मिळतील काय ग?
काय ते?
हॅलो फ्लावर? हा हॅलो तिकड फ्लॉवर मिळतील काय?
फ्लावर बरच मिळतेय की? तीस रुपये गड्डा चाळीस रुपये? रुपये गड्डा महाग असतय.
होय का सगळ्या भाज्या तिकडे मिळतात कोबी तर आवडतंय आम्हाला पण आवडत. तर
मला फ्लावर आवडते आमच्या काकीने केलेलंला हा कसं करताय आपल्याला फ्लॉवरच?
फ्लावरची भाजी पण मी डायरेट शिजायला डायरेट फोडणीत घालते कांदा टोमॅटोची फोडणी करून येे. अ फ्लावर पहिला काय करतोय धुवून. जर असं भाजून घेतोय त्याच्यामुळे काय होत त्याचा एकदम जास्त उग्रवास असते बघ. तो वास जरा येत नाही? हा वास जातोय भाजून घेतो? प धुवायच नाही चटचट चटचट भाजून घ्यायचं,
हा
आणि मग फोडणी टाकायचं मग शेंगदाण्याचं कुट पहिला कांदा, टोमॅटो घालायच जा ना शेंगदाण्याचं कूट घालून करतोय मसाला बिसाला काय घालायला लागत नाही. हा नाही. पाणीच ते सुटतय त्याला पण एक थोडसच घालायचं म्हणजे ते ग्रेवी सारखं टाईप होत हा त्याचा अंग पाणी सुटतय त्याच त्याला
हम्म ते चपाती सोबत छान लागतय नइ फ्लावर गरम गरम चपाती सोबत
सगळ्यांना आवडतं आमच्यात आणि जास्त फ्लावर असला म्हणजे कुरमा त्यात बटाटा, वाटाणा घालायच. ढबू मिरची जराशी घालायची. कांदा, टोमॅटो, नाही फोडणीतच घालतोय मी डायरेक्ट सगळ्या भाजी शक्यतो मी डायरेट शिजवून घेतलेलं आमच्या घरात कोणाला आवडत नाही, अस म्हणजे पहिल्यापासून सासूबाई तसं करतात नाही सवयच आहे सग ह्यांना आणि आम्हाला पण हा शिजवून घेत म्हणजे ते वेगळंच लागतय म्हणत्यात त्यां तोंडाला ओळखते त्यांनासनी लगेच नाही तर असं बदलून घ्याय तरच येतंय
हा हा. हम्म मी पण असं काय तर फंक्शन तेन असलं दिवाळीच्या ह्याला कुर्मापुरी तेन असं करतोय. दिवाळी आपल्या लक्ष्मीपूजा असते. ते ना त्यावेळी कुर्मापुरी
होय आमच पण तसच असतय खर पुऱ्या तस करत्यात आमच्यात पण पुरी भाजी विशेष पण कुरमा काय असल ते ते म होय आणि गोड म आमच्यात बासुंदी असतीया.
हा आमच्यात पण बासुंदी घरी बनवतोय आम्ही
हा नाही आम्ही शक्यतो करत नाही मी घरात बाहेरन आणतोय बाहेरन आणलो कणी पावशेर त्यात एक माप भर क बाहेरच बसलोय कनी
हम् जरा अस हा बोला कि हा
हरच किवा अर्ध कलोच आणल नाही त्यात एक माप भर बार कि बेशुद्धाचे असतय ना ते मिक्स करतोय म्हणजे घट्ट घट्ट केवढ असल नाही तेवढ बसदुमतल प्लस काँरचर ते गोडच असत्या आणि आमच्यात जास्त गोड चालत नाही हा आणि जास्त घट्ट पण चालत नाही ते वा त्यात खायला आल पाहिजे ना तेवढं पातळसर करून दूध मिक्स कर घट्ट असतात त्यात दूध मिक्स करायचं असत रहा
हा हा आम्ही कधी केलं नाही एकदाच आणलो तो पावशर मला दुकानची आवडत्या मग नंतर घरातल्याना आमच्या आवडत नाही त्यामध्ये घरात खायची सवय झाली आमच्या आत्ती काय करत्यात बनवत्यात आणि फ्रिजरला ठेवत्यात एक दोन तास आधी बनवून फ्रिजरला ठेवलं. कि खायच्या टाईमाला. बासुंदी सारक लागतय ते.
हा होय आणि चप पाचसव्हाने घरचच असल्या म्हणजे सवय असत्या घरच.
सवय असत्या हम्म करतोय आम्ही संकष्टी तेन. असत की शक्यतो आमच्या संध्याकाळी चपाती आम्ही करत नाही कायतर शिखरण केलं किंवा कायतर वेगळ कायतर असल बड्डे तेन कुणाचा. तर मग संध्याकाळी नाही तर आमचां रेग्युलर. संध्याकाळी भाकरी असत्या.
आमचं पण आता पोराची शाळा सुरू झाल्या कनीनाही सक. सकाळची चपती आणि संध्याकाळची भाकरीच असत्या.
बेसन आसल कि मग सध्याकाळच भाकरी लागत्यात चपाती जमत.
हम्म हा ते आमचे नि मी पण आज जाणार आहे त्यांच्या मित्रांनी बोलवलय जेवायला पार्टी केल्यात वाटतं. म्हणजेच भाकरीच. चपाती करू काय म्हटलं नको भाकरीच कर म्हणलित ते नॉनव्हेज संघ भाकरीच चांगली लागत्या नह्हि हम्म.
चव असत सगळ्यां
हां
मग भाकरी तेन घेऊन जाणार होय.
हा भाकरी भात काय खात नाहीते जास्त. भाकरीच एक दोन अडीच भाकरी. री बांधल्यात.. कांंदा लिंबू. ताट वाटी अ तयारी करून ठेवल्या आता तांब्या नाही नाहीेत अस. नाही तसलं काही नाही तिथं असते पाण्याचं बाटली. आणलेला असते नाय.
हा हा हा हा आमच्या. ण करतात माणसं अस रा आणून जाऊन जेवण. तर पुढचं कोणाच तर एकाच्या घरात करायच. पैसे काढून. आणि असंच घरात भाकरी भात आणायचं करून खायच असं असते सारखं आमच्याकडे पण माणसा माणस नदीवर जाऊन मासे धरून पण करतात अगं.
काय ते
नदीवर जाऊन मासे धरतात माण पोर पोरं जातात मासे धरतात आणि मासे धरलं कणी तिथंच जेवण करतात आमटी माशाची पातळ आमटी करत्यात.
करतेत की मग तिथे पण करत्यात आमचं हेनी जात नाहीत बोलवतात त्यांच मित्र जात नाहीत हेनी.
खायला. मासे खाता?
खात्यात त्यांना अस खाऊ वाटलं. मग त्यानी हॉटेलमध्ये जाऊन खात्यात आम्ही काय अडवत नाही त्यांना आठवड्यात एक दोन वेळा तर नॉनव्हेज लागते त्यांना.
हम हम हम. असू दे खाणाऱ्याला
हा हा काय नाही मग त्यांच्या मनात आलं की आम्हाला पण एक त्यादिवशी घेऊन जातात. मागच्याच्या मागच्या रविवारी ते जोडवी तेन घेणार होते तेव्हाच, खाऊन जेवून तेन आलो मग होय हॅाटेल ला जेवून आलो. तेव्हाच म्हणत होती घरी नेऊया बर होईल. या मला आता तीन वाजल्यात घरी जाऊन बनवायला चार, पाच, सहा वाजल म्हंटल सगळं व्हायला. नको म्हंटलं, खरं ते घरी बनवलेले पण परवड ते ना किती खर्चा आला सांगू का दोघांचच फक्त
होय, घरी बनवलेलेच बरं पडतंय गं. आम्ही बनवतोय सोड. पण तुमच्या तर प्रॉब्लेमच आहे त्याच्या
नाही नाही प्रॉब्लेम काय नाही ती सवय नाही व ते वास
हा मग तेच कि हा होय वास उठतोय लयी.
हा त्यामुळे नको वाटते नंतर त्या ताटांच जेवणा जेवलेल्या ताटांचा वास जात नाही मग ते साईडला ठेवून कस चालायचं हा वाटते हा त्यामुळे नको वाटते जरी आता अंडी आता आम्ही अंडी शिजवत नाही आमच्या पिल्ल्याला अंडी शिजवायचं ते पातील वेगळंच केलंय आम्ही. आणि पाणी पिताना. त्याच्यामुळे पाणी काय पितो कुठल्या पण वाटीन. आणि ज्या प्लेटमध्ये खाते ती प्लेट मग घासते स्वच्छ आणि वास जात नाही तरी पण अंड्यांचा ती पोळी केलेलं पण आमलेट करतोय अंड्याचं
त्याचा तर वास लय उठतोय
तव्याला लयी वास सुट ते ते वासानच काल ह काल नाही आस काहीच शाळेत अ पलीकड कोण तर ह अंडी म्हणजे पोळी करालतीत वाटतं. हो मॅडम अंडीचा वास म्हटल मला वाटालत अधि वास कशाचा तरी अस ओळखीचा आहे. ओळखीचा आहे. ते लय दिवस बन वलं नाही म्हणून त्यामुळे मला कळाल नाही. मग दोन तीन वेळा म्हटल्यावर म म्हटली बघ ना किती कार्य आहें ईच. लगे वास कळतोय. मी म्हटलं मला वास आले हा त्यांच्यात
हा ह हा मग असते देशी अंडे असतील बघा त्यांचा वास लय उठ लय म्हणजे लय वास येतेय. आणि दुकानातल्या अंड्या असतात ना त्याच जरा कमी येतय.
सांगत होतो पिल्याला मध्ये आता मग माहेरला गेलतो काका आणि त्याच्यासाठी एक दोन वेळा चार दिवस राहिलो खरं दोन वेळा आणली होती काकाने त्याच्यासाठी आणली खाल्ला मग मग का हेनी म्हटले जा काय फ्रीज आहे एकदम चार पाच आणून ठेवलं तरी चालते
हा हो
म मेठतेन लावून दिल ना खातोय मग बाळ चप्पल घालणे जा
सवय असूची पाहिती खाऊ दे त्या हाल घाल ह
हम्म जच्यापूल खाणे शान होय होय खातोय भूक लागल की खातोय जा बा बाबा जवळ झोप जा जा कोणकण जेवाले बघून या आई तन जेवालेत का बघून या बघून हा बघून या जरा मला सांग कोणकोण जेवायला त्याच्या काकावर लले श ए काका चल की आपण खेळूया बॅटबॉल असं करतोय ए बाबा ए आज अरुचुरूच बोलतोय ते हा
काय्या काय नाही चनलाग बा अ अरे कट का होत नाही अगं कट होना झालं
ते काहीकडनं केल्यावर ममग गा न लाव पार आ
कट होईना झालाय.
तू कर बघू कट. कट च होईना अगं.